हॅलो!
हा सांगा
का करताय?
काहीच नाय.
ह झालं जेवण?
दुपार जेवल.
हम्म हम्म
जेवला तुम्ही?
हो जेवलो दुपारी.
काय करत हाय, काय नाही.
काहीच नाय, बस ना.
हम्म हं
हाव
हं
का बनवले भाजी?
भाजी, शेंगाच बनवलं.
हं आता काम
काय नवं, तुम्ही काय बनवलं?
आम्ही पत्ता गोबी.
पत्ता गोबी. हम्म हम्म आज क.
सांगा व आत, फायदे सिनेमा, सिरियलस.
सिरीयल झाले पाहुन.
कोणते, कोणते सिरीयल पाहिते?
कोणते कोणते म्हणल्या ग, समद्याच पाहता.
हं, वा टी व्ही, टी व्ही सिरीयल नाऊ.
स्टारमा.
हम्म ह
हम्म
मुंडनि ईना गुडी घन्टल सिरीयल पाहीताइ?
नाही पहा.
हं हं, छावनतीछ
छावनती नाही पहा, जगदात्री पाहता.
जगदात्री पाहिते?
हम्म
ह
तुम्ही कोणत पाहता?
अ हं
तू कोणता पाहता?
चिनी सिरयल.
हा चिनी देखता मे काय.
हं छावनती.
छावनती नाही देखा हाता होता रे.
जयाम?
नाही देख आठ्या.
हम्म, को डीक जात का नाही मग
ह आत्ताच जाऊन आले, अजून कुठे जावायचं नसेल आ आता.
कोडी शॉपिंगी कि.
शॉपिंग नाही जावा शॉपिंग ला हॉस्टेल ला गेलं.
हम् बसयकमा
हॅलो.
काल मार्केट ला गेलो.
हम्म
शप.
शॉपिंग हम्म हम्म हम्
दिल्ली बाजार गेलोत.
दिली बराज, बजार माज काय आणलो.
अ उटी.
काय आणला.
बुटी बुटी टिफिन ब बाक्स बुटी.
हा हा
हम्म हा तेे खेलाचे स्टीलचे भांडे,
हम्म हम्म कोणाला खेळावे.
आमच्या बहिणीले.
हा हा.
एक बॉटल ठेवायच्या ब्रश
हम्म हम्म
अतक काका वक आनरतदा चिल्लर चिल्लर
मला काय सांगलं मी काय आलेस ति ना-
आम्ही कोकणला गेल होत आता, तिकड आमच्या मामीच्या घराकडे गेलं होत
हम्म हम्म
त्याच्या बर गेलो
काय मग.
चांगला तुम्ही संक्रांतीला काय का करता पंड पिंडी वातीलल.
चकल्या करतं, लाडुल करतो कारपूसाल ह.
त्यात कागज
त्यात काका टाकते म्हणतात कात वड्यान हात की चाकल्यान हात.
चकन्याल
ह ह पच बियम पिंडी
ह पचि बिय्यम पिंडी.
हा
एक ग्लास
आरशल.
अरशार गोर
ह.
कुडकापोली नवल
हा हम.
अजून तिथलंच आता.
हम्म हम्म.
पाच बी माझे बी हायत बास.
हा.
हम. तुम्ही काय काय टाकता?
आम्ही तेश टाकतो.
हम्. करलाग मा अश्याने करु लागत मी नाही गे. लागे. हम.
आधी काम
आता काय सांगावा तुम्ही स्वतः.
काहीतर खबर घ्याव. स्टोरीस
हं ह गप्प. ह.
कांदे जेयले का. तले याद राहत होती.
आदीच्या कायतर काय आज राहतच असतात.
हा ना आमचे.
लहान लहानसे म्हणले तर काय की आता तर काहीच नाही याद आहेना.
हम्म हम्म.
आधीच वेस राहिला का.
हम्म.
हम्.
कॉलेट वरच बेस राहते.
हाव.
हम्.
पलटत. गेला की, पलटत वर बिखर लागतो.
दे काठी.
हम्म. गेला की मग कवातर वावरावं गेला की.
गेलीत नाही करा.
गेला असाल नाही का राखी. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.
हा. ऐकू नाही हे ना. येते आता.
येते. अ एकड्या दहा डाबरा आहे म्हणून गेलू.
हम्.
आणि एक डाव कावा की अस असस दाखवायल. त्या म्हणली एक दोन एक निंदा कर आहेत की. आमची ते नेंदा काढली तर बसून खाईत जाऊन राहिली. हम्म. खात राहल.
वायद्रा लागे करणार हाये माये स कसं राहतय एक काम
अच्छा उतराचारून पाय गडून गेले आलं वाट न्यायचं कामं
अं हम्म
आ हम्म हम्म
हा
वीस किलो
वीस किलो घे
हूं
हूं हम्म
हूं हूं
हूं
हम्म
हो, येतंय.
हूं हम्म
हूं हूं, ते का का लावते म
धानं, तुरी, कापूसं
आ
लावतात.
हूं, हम्म
मक्या टाकतात. मक्याय म
जाता मंग कवा तरी, इथून गेल तं
हो, जातो देखालय. करायले नाय देखाले.
हम्म
तुरी कापण, तुरी खाडणं, जोनरा
हो, येतंय. ते तिथल्या तिथंच काम
आं
तुरी ठोकायला येतेय. गुळाला येतेय. आज ते जोंदरा, मोडाले काय ना मोडाले काय येते?
हा, रानात गिनायला जातागे? हवाला टेमरं हे ते.
हा, पाण्यानं आला जणातवर.
हम्म हम्म.
बिड्या करायच्या पानं राहतात ना.
आ आ आ.
त्या पानं हाळ जाणं, मोहाल जाणं.
हम्म.
ठाऊका ना म. तवर कि दहा रुपये पायली, वीस रुपये पायली.
हा हा.
तवर घे ना.
त्याचे इपोपुुलाचे लाड्लू बी बेच राहिते म्हण म्हणते तर.
ईपापूल लाडलू की, वडे बेस राहतं.
काय घ्यायचं लाडलू म्हणतानील. हॉल असं फ फोन मंदी देतेत ना लाडलू.
आ.
ते बा ट्रायबल एरिया गोंड्याची एरियाकडचे इकडं करत तिरिया आणि साईड
हां.
दिल्ति. एक हाय का न, हा जे फॅक्टरी राहिले स इथून करून आहे बाईक एक सप्लाय एक सिटीला आहे म्हणे.
लाड्डलू वडे, वडे बेच राहतात इपपूचे.
आ हां.
जणऱ्याचा पीठ घालावा.
आ.
वूप्पू,, इपपवू मिक्सी धरावा.
आ.
दररोज साठी करा काय पण हायलाइट राहत.
आत्ता कोची भेटतेेत आतावर रान दूर आहे.
आ.
. तवाच्या कालामध्ये म निवांत भेटू या. आताच्या कालामध्ये रामदूर आहे.
आत्ता तर जात नसो. जातात आता काय जवळचे.
मार्केटला जवाले तर त्रास होतं.
हो. आदी हेअर जरा चेहरा उठून जाणार.
आता अंदि चेक करल्यासारखे अति चेक करतात कोणतरी.
आता नाही करत आता आत्ता आधी करल्याशिवा काम आता कोणी नाही करत हे. आत्ता जिथत हे तिथली नाही करत.
हम्म येता येता आता कोणतच काम करण अवस नाही आहे.
हो. आत्ता अजून रेडीमेड समद रेडीमेड झालय आता काय रेडीमेड राहिले अगदी समद हातानच करायच राहाला.
हो.
आत्ता देख धान गोडाले मिशीनच आहे.
हो.
मशीन ना ते.
कंच जोंजरायचे कंच येले म मिशीनस ऐकणार तुरी पोट उड आले मिशीनस.
हो.
आता प्रति सरे अं मग मी अता फोन करतो.
हा सारे.